हॅलो
हा बोल.
आय एम हियर. आय एम हियर.
बर मला कसले तर माहित सांग.
कसली सांगू. पेशंटची सांगू काय?
कसल पेशंट.
एक आमदाबादच पेशंट आलत काय शानी
हम्म
ते फेब्रॉडते गाठ क नाही एवढी मोठी होती की त्यात त युटर्सच दिसना.
व्हय
व्हय
काढा लागतय. सांगितले का नाही मॅडम.
ते काय सांगाय न‌ई.
आज सगळ्या पेशंट अप डाउनच झाले.
हम्म
हम्म
ट्रिप ऑफ गगनबावडा डोक उठल त्या गगनबावड्या
हम्म
डोक उठल त्या गगनबावड्याना.
का ग. मला आध्या माग लागलाय. शाने ते नव. गणपती झाल्यावर म्हणालाय आम्हाला वादन असत्यात की. व्हय
व्हय करत गणपती कधी जाणार आहेत. वीस अ पंच हा वीस तारखेला काय तर
मग
तुला वाद नाही त्या दिवशी
वादण काय सांगतायेत नाही. मला पण माहिती नाही म नक्की काय
वादन नसतय त्यावा म्हणजे दोन तीन दिवस आठवडा बर आधी तर कळल की ह्या या तारखेला आहे असं!
ते तर आहेच सोड तर मी आता काहीच सांगू शकत नाही वादन चुकून असलं म्हणजे आणि नाही म्हटलं म्हणजे आणि परत तुझा मूड खराब
होय
म्हणून मला काय समजना बाई
तारीख काय फिक्स केली नाही म्हणून मी पण सांगितलं नाही ग
तिला हिवाळ्यात
मी म्हंटल नाही ऐक तर आता ते म्हटलं मी आता काय सांगू शकत नाही.
हम
तव्हाचं
थँक्यू.
गावाला जाणार हे जाणार ते जाणार
अचानक काय तर ठरलं तर
हा मग थांब म्हंटला जरा म्हणजे येताना बघूया, मग ते तो महिना आल्यावर तर फिक्स होईल की नाही तस, म्हटलं बर ठीक आहे म्हटलं दिपीला दिपी पण हा म्हणल्या जावूया म्हणल्या हम् तिनच फोन लावलेला नाही तिनं लावलेली दिपीनं लावलेली
होय
हम्म
मला विचारायला आलत्या कोण येण्यासारखं आहे का बघ मुलं असली तर सुम्या पण येतील बाकी कोण नाही आणि आले तर शामल मी म्हणते श्यामल यायला ती येईल का माझ्यासोबत मी असताना मी म्हणले तू काय बोलला आहेस
हम् तो काय बोलला नाही पण ती त्याच्यावर आहे ना चिडून तेच्यावर तेची चूक वाटत काय असं काही तर झालं ते
ह ह ह
मग ती काय येतो म्हटली तरी येतो काय प्रॉब्लेम
होय
तिथं सांगितलाय परवा काय तर जायच एक वस्ती करायच आणि यायचं म्हणून
हम् तिथलं फिराय काय गगनबावडा एक ते हे काय ते ते राम रामलिंग वाडा एवढा नाही रामलिंग आणि बोरबीट.
रामलिंग
ते ग काय नाव मला नाव वाठवना ते पळसंबी पळसंबी सॉरी.
हा.
पळसंबी.
हम्म हम. गड एक कोणता आहे त्या साईड ला?
गगनगिरी गड आहे की.
हा ते पण चांगलं आहे, त्याचा वरचा व्युव भारी आहे खरं.
हम.
हॅलो!
होय. देवे लहान असताना जाऊन आल शाने, खरं आत्ताच जमूना झाली जायच.
खरं भारी वाट आलय.
हम्म. पावसात तिथं कसं घाटात न रिस्की आहे रे असं.
होय.
एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी का
रस्त लही आहेत का तिकडं?
नाही. दोनच हाईट की ते खाट तेखाट दोन जातात बघ.
नाही म्हणजे तेच घाट म्हणजे अस लही आहे काय?
म्हणजे?
आणि डेंजर आहे काय ल‌ई.
एवढा डेंजर नाही सोड आपल्यावर असते सगळं.
हम्म. एकदा एक
तिथं त्या त्या घाट्यात पप्पांचा एकदा एक्सीडेंट झाला ग त्यामुळे मला जरा
शाने आम्ही बावड्यातन चालत जाइत होतो गडावर.
होय.
दिदी आई आमच्या आईचं गावचच की गगनबावडा.
फोन चालू आहे. हॅलो! गगन काय?
गगनबावडा ग.
काकीचं गाव कोणतं?
बावीली.
तिथंच आहे त्याच्या असं आपलं तारडाळ, गरुची आहे असं.
हम्म असंच आहे असंच आहे एवढं जावळजऊ ना सर जरा लांब.
हां. एकदा फायनल व्हायला पाहिजे. कधी जाणार सांग आपण पण.
होय एकदा अडकून राहिल की अडकून राहते ग.
एकदा तर असं करायचं आहे श
मला मॅडम सुट्टी दीत्या काय नाही का माहित. गणपती
देली की
सांगणार मी मला गणपती सुट्ट्या पाहिजे वादना असतात म्हणून पाहिजे त्या वेळेला.
वादन आहे म्हणून सांगायचं सरळ.
हा
वादन आहे म्हणून सांगायचं
होय
सांगितलं असस की तू म्हट काय ते पहिल्यांदा गेलेलीस त्यावेळेस. भेटायला
हा
तेवढं सुट्ट्या द्यायला लागणार हा म्हटलंय देतात सोडज्ञतसं काही विषय नाही
आमच्यात म सात तारखेपासून वाजण्या चालू आहे. काय माहीत.
पाठ पूजन.
पाठपूजन हे ग सहा सप्टेंबर पासन आगमन सोहळा.
हा हा हा ह
गावातच आहेत म्हण सगळी बजण.
गेलतीस होय गुरुपौर्णिमेला?
गेलतो.
भारी केले तेवढंच.
हम्म ज आहे आमची.
होय.
ते ह्या रविवारी पासन तिकडं घेतील.
आमच्या अथरवला.
हम्म
ताश ताशा वाजवायला घालूया म्हणाले. मामी अथर्व ला ग आजव ते भाज ताशाला घालूया म्हणालती की खर ते ताशावर य घाटलं की नाही अभ्यासच करणार नाही ठी काय.
होय
म्हणून मग आणि म्हंटलीत जाऊदे म्हंटलीत नको आताच. लय भारी वाजवतो शाने ताशा.
ह हं
मग मस्त वाटेल सोडा आता. आत्ता गेल तरच आणि न आणि थोड्या दिवसाने गेलीच क नाही.
हम्म
पाणी वाढतंय पाऊस जास्त लागतोय हे होतेय ते होतेय.
हम्म
नको वाटते मग. पहिलाच भ्या वाटत्या जायला.
व आहे.
आणि कुठं म एवढा पाऊस लागताना जायच.
गणपतीत पाऊस नको पाऊस असला तर मग कॅन्सल करायला पाहिजे शान नाही बी तथं दरड दरड कोसल म्हणजे आपण गेलो काय करायचं.
हो अगंय परवा कुठल्या रोड ला झालं नाही ते.
हम्.
का. ते बोरबेट पण चांगलाय हाय.
मी आल्यावर तेच सांगणार. गेलो तर खूप तो गगनगिरीकड, पसंब्या आणि बरपेट करायच आणि तिथं गगनबावड्यात एक डॅम आहे धामणी डॅम.
कुठं?
धामनी धामनी डॅम.
हा हा. चालतंय की. बरं पण जायचं काय?
कुठ?
फौजी चहा.
येणार आहेस नव.
येणार आय. थाम ते संपुदे.
किती मिनिट आहे?
मग येतो.
ह ह. हम्म.
आणि काय मग.
काय नाही.
ते खाऊच्या पानाच वेल आणलेली तुमची मम्मी परवा. पाहिजे काय? विचारालते मग लावला काय ते?
काय माहीत नाही बाई आणली आणली का नाही ते पण माहीत नाही मला. विचारला पाहिजे ग का लावणार आहेसा?
ते लय दिवस झालं सोड अग ले चांगलं आहे. मोठ्या पानाच आहे ग.
हम्म..
पप्पा लाव म्हणालतीत ते आता मला काय माहित पप्पा लाव म्हणतील. तिथे एक बारक्या पानाचं हाय ग. खावूच्या पानाचं. वेल चांगले आल्या मी म्हटलं हाय नको खरं ते भारी होतो मोठ्या पानाचं.
सांगते की द्यायला सांगतो.
म्हणजे पहिला हाय काय बघ लावलेलं. हम्म. कामिनी.
आहे की गाणी ऐकत जोपल्या.
हम मस्त लावल्या गाणे.
कालचाने काय विषे झालय मध्ये म्हायते काय दीन लॉक घ्यायला गेलीती सरांनी कावलीत रडायला लागली ती.
लॉक घ्यायला कुठलं?
तेच की, फाईलचं फाईल लॉक करत्यात ते
सारक ओरडायचं संबंध आहे काय? वरडलेत आता
सांगतो तुला नंतर
हम सरांचा काय पण संबंधित येतोय. आम्ही वरच्या डिपार्टमेंटला आहे सगळीजण
खालचं काय घ्यायचं नाही मग, तुमच तुमच आना जाव्हा म्हण.
वरती ठेवा ना मॅडमना सांगा तुम्ही खाली आणय गेले की सर वरडाल्यात तुम्ही आम्हाला वरती द्या म्हणून
मॅडम सांगतात म सर काय दादा नसत्यात तव्हा जायचं म्हणून
होय,,
होय
ह ह... काय ग बाई मग तुम्ही दादा नसतातच की दुपारी तीनच्या पुढं
अगं, काल काय विषय झाला माहितीय काय ते नव्हती म्हणजे दादा नव्हतीत तोपीट
हा
आत्या काय ऑपरेशन थिएटरमध्ये होतीत काय?